हॅलो काही आवाज या लागलाय हा याय लागलाय बघ
काय केलं स
काय नाही आहे बघा आत्ता जेवणार तुम्ही जेवला
हो ज येेऊनच
हा हा
अ उर्ला
हा आवरलं बघा तुमचं
आवरूनच
हा पारके कराव लागले
बाळ झोपलंय तुमचा
आमचा पण झोपला आता जस्ट
हा हा एवढा का वेळ मग
जरा आवरायचं होतं म्हणून वेळ झाला जडप वगैरे करायचं होतं
हा हा
त्याच्यामुळे वेळ झाला
हा हा
आणि काय म्हणतय
काही नाही निवांत तुम्ही
आम्ही पण नि म्हनतो बघा
पाऊस आहे का
नाही नाही अजिबातच नाही तुमच्याकडे
आमच्याकडे पण नाही ऊन आहे....
होय आमच्याकडे पण भरपूर ऊन पडाय लागले उन्हाळत कसं असत ना तसं पडाय लागले.
होय हिकडं पण तेच झालंय शेतात.. रवा वगैरे टाकला आहे.
हम्म.
ते पाऊसच नाही त्यामुळे उगवलाच नाही अजून.
पेरणी पण नाहीच असेल अजून
होय पेरणी पेरणी नसते आमची.
नसते काय फक्त भात लावतात काय तुमच्याकडे.
हा फक्त भात भुईमूग. आणि नाचना
हा बाकी मग वेगळ कुठल नाही येत.
नाही. चार महिनेच फक्त आमच्या इकडे काम असतं.
होय का
होय
हम्मम आमच्या गावाकडे तर दोन दोन पिकं घेतात
हा हा कोणती कोणती
आमच्याकडं सगळं घालतात अहो.... म्हणजे आमच्या म्हणजे आमचं शेत आहे ना त्याच्यामध्ये भुई मिरची त्याच्यानंतर सोयाबीन ज्वारी... आणि परत भात असं आम्ही सगळं पिकं लावतात.
मग तुम्हाला काय विकत आणायला लागत नसेल.
नाय नाय कधीच आम्ही विकत काहीच आणत नाही आम्ही भात सुद्धा घरचच असतय आमचं. भात म्हणा मिरच्या चटणी साठी वगैरे मिरच्या आमच्या शेतात.. म्हणजे आमच्या घरापुरत होऊन परत आम्ही विकतो ते एक्स्ट्रा झालेल.
हाह...
आणि ज्वारी पण आमच्याकडे भरपूर पिकते.
हम्म.
म्हणजे असं ऊस वगैरे लावत नाही तुमच्याकडे.....
नाही आमच्या इकडे कसये इकडे पाणी नाही ना पाऊस जेवढा पाऊस लागतोय ना त्या ह्याच्यावरच पिकं घेतो आम्ही.
हा हा आमच्याकड पण आहे.... अ म्हणजे असं नदी वगैरे आमच्याकडे काहीच नाही आम्ही पण पावसाच्या पाण्यावरच....
हा हा आमच्या इकडे पण नदी वगैरे काही नाही पावसाच्या पाण्यावरच आमची पिके असतात.
हा हा पण आता सध्या पाऊस बी व्यवस्थित नाहीत सोडा
होय....
त्याच्यामुळे व्यवस्थित पिकायलाच नाही नाही आजच आहे घरीच आहे बघा. पूर्वी जास्तच ल्यामुळे कुठं बाहेर पण जायला नाही गेलं तरी पण आम्ही शक्यतो संध्याकाळी जातोय.
हा फिरण्यासाठी....
होय होय.
हा हा.
त्यानंतर ऊन लय आहे ना त्याच्यामुळे बाहेर पडायचं नको व्हायला लागलय....
होय.
जमा घरीच आहे.
प्रोसेसिंग ला किती पेमेंट पडले?
दोन रुपयेच कि ते पहिल्यांदा नव्हे
होय
हा दोन रुपयेच
आणि नंतर
हुं हुं ते नाही सांगायचं
हां हां
तुम्ही नंतर फोन करा सांगते
बर बर
हा तुमचं अजून आहेत काय?
नाहीत अजून.
कॉल आहेत काय भरपूर अजून?
होय
मग तुम्ही केला नाहीे कोणाला?
केला नाही म्हणजे त्या दिवशी तुमचा आणि माझा झाला ना
हा
त्यावर त्यावरती बाळ आजारी पडलं.
हा हा.
त्यावेळी मी कुणाला केलाच नाय.
हम्म हम्म.
मग आज मला ते मामींचा फोन आला नाय केलास का नाहीस म्हणून
हा हा
असं झालं ते
मी काय केलं माहितय आहे? अस एकट्यानाच मॅसेज केलं काय आणि आम्ही कसं करून घेतलं मी तुम्हाला लावला की तुम्ही मला आपण कसं करत होतो की तुमचा एक कॉल, माझा एक कॉल असं करून मग आम्ही ते कंप्लीट करून घेतलं
मग् मी त्यावेळी तुम्हाला म्हंटलं की मी करतो कॉल त्यावेळी जे बाळाला खूप खो, सर्दी, ताप त्याला दात याय चालू झाल्यात ना
ह हा त्याच्यामुळे ते त्रास व्हाय लागलय
हा मग तेव्हा मी कुणाला कॉलच केला नाही.
हा हा तिच्यामुळे राहिलय मग तुमचं ते
होय
बाळाला दात या लागल्यात.
होय
त्रास देत असल मग
होय म्हणून कॉलच केलं नाही आणि ते मराठी ट्रान्सलेशन च पण मी पूर्ण कंप्ट केलं नाही.
ह ते काय अजून भरपूर दिवस आहे की
होय मला ती सगळी कॉल करा लागलीत म्हणून मी आता मग कर कर म्हणून मग ते आता तुम्हांला तुम्ही म्हटला नाही
हुं बर म्हणजे मी कसं ह्याला झोपवत होते झोपवत होते हो त्याच्यामुळं
हा हा
ह्यो एकदा झोपला का नाही मग मला निवांत दोन तास मिळतात बोलायला त्यो असला की मग मोबाईल मध्ये नाही बोलू देत त्याच्याकडेच मग बघायला पाहिजे ना.
होय मग तुमचं तुमच्यासोबत जेवढं होत्यात तेवढं मला कॉन टॅक्ट्शी माझ्याशी थोडे राहावा
हा करा की आता काय मी फ्रीच आहे माझं काम पण आवरलंय आणि तो पण झोपलाय मी फ्री तुमचे किती होतेत तेवढं करा
चालतंय की
हम्म
काय म बाकी आणि
बाकी काय नाही बघा पाऊस नाही काही नाही गरम तर खूप जास्त व्हायला लागलंय आणि त्यात आभाळ होतं ना आणि जरा जास्त गरम व्हायला लागलंय
होय मग जेवण किती ला करता जेवण किती वाजता करता म्हटलं
एक वाजता करतोय आज थोडासा वे लेट झाला
हा हा
सकाळी नाश्ता करतोय ना त्याच्यामुळे मग जेवण वेळ करून होतंय
हा हा
हम्म
बाकी काय आणि
बाकी काय नाही बघा आहे सगळं निवांत आता काय आवरलं सगळं
हा हा
आता आज एक दिवस, उद्या एक दिवस नाही तर मग आता मुलग्याची शाळा चालू झाली की मग काय असतो थोडासा वेळ तो पण शाळेला जातोय.
हा राहतोय तो तुम्हाला सोडून
होय शाळेच शाळेला घातलंय ना
हां
एक थोडं दिवस रडला अगोदर
हां
पहिल्यांदा जेव्हा घातलं मी लय लवकर घातलंय दोन वर्ष पूर्ण व्हायला म्हणजे त्याला घातलय शाळेला दोन वर्ष पूर्ण होऊन फक्त दोन महिने झालेले
हम्म
मग मी घातलं शाळेला त्याच्यामुळं मग एक थोडं दिवस रडला सोडा अगोदर घातल्यावर लहान होता की अजून मग आता काय नाही त्याच्या सोबत अजून एकटा आहे ना मुलगा त्याच्याच वयाचा
हा हां
मग ती दोघं मिळून आणि घडली तर आणि परत एक तीन ते चार म्हणून मुलं मुली आहेत मग ते सगळे ओळखीचे आहेत ना त्याला अ दहा ते एक असते अ जातो आता काय नाही त्याचं तो जातो सोडून याय लागते शाळेला
हं
म्हणून सोडून आलं की जातो दहा वाजता मग एक वाजेपर्यंत बसतो मग एकला जाऊन परत घेऊन येते
मग
होय होय डबा घेऊन जातोय
हा हा मग दररोज कायतरी नवीन
अ त्यांच्या शाळेत त्यांच हाय सोमवार ते शुक्रवारपर्यंत कसं चपाती भाजी किंवा भाकरी भाजी असंच द्यायचं
हां
आणि शनिवारचा एक दिवस असतो की नाही मग त्यांना मुलांना जे आवडतंय ते आपण द्यायचं किंवा बिस्किट किंवा एखादं फळ असं काहीतरी द्यायचं तर फक्त सोमवार ते शुक्रवारपर्यंत चपाती भाजीच द्यायचं वेगळं काहीच द्यायचं नाही असं आहे त्यांच्यात
हां हां
ग शनिवारी एक दिवस बघा आपल्याला आवडलते किंवा नाश्ता एखाद्या वेळेस दिलं तरी पण चालतंय किंवा मग एखाद्या वेळेस मॅडम सांगतात की उद्या हे करून घेऊन या मग ते करून द्यायचे सगळ्यांना
हा हा
असं आहे त्यांच्यात
मग शाळेतला खाऊ खातोय व्यवस्थित
हो खातो खातो म्हणजे मॅडम त्यांचे चांगले आहेत ते कसं बसवून सगळं खायला सांगतात
हा
आणि पहिल्यांदा तर शाळेला घातलेलो तेव्हा हि लहान होतं ना अजून तेव्हा एक थोडे दिवस तर ह्याला चाारवत होते मॅडम शाळेत गेल्यावर लहान असल्यामूळ मग त्याच्यानंतर आता त्या सगळ्या मुलां च बघतोय ना आता स्वतःच्या हाताने स्वतः स्वतः खाऊन येतोय आणि मॅडम कसं चांगल्या आहेत काळजी पण घेतात समजावून सांगतात म्हणजे असं ओरडत वगैरे नाहीत. त्याच्यामुळे मग काय वाटत नाही शाळेत सोडून यायला. आणि वळण पण लागतं ना शाळेचं
होय.
जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच पाठवायचं नंतर एकदा मोठा झाला समजायला लागला की मग शाळेला जायला बघणार नाही
होय.
त्याच्या मूळ मग पाठवते शाळेला.
आणि शाळेत पाठवलं की कसं वळण हे लागते
लागते लागते होय आणि आणि भरपूर अशा चांगल्या गोष्टी म्हणा वेगवेगळ्या चांगल्या सवयी पण लागतात
ॲक्टिविटीज
हो ऍक्टिव्हटी पण भरपूर घेतात मॅडम. त्याच्यामुळ मग छान वाटतं त्यांना छान वाटतं शाळेत जायला
होय.
त्यामुळे मग जातात ते
हा हा.
अह म्हणजे त्यांच्या शाळेत कसं ति गल्लीतली पण पोर आहेत ना आमच्या आजूबाजूची मग त्याच्यामुळे मग त्याला जीव पण गमतय मग सगळी मिळूनच जातात त्या सगळे मिळूनच येतात त्याच्यामुळे मग आप त म्हणतो आता आता काही नाही जातो शाळेचा पहिल्यांदाच घातलं ना तेव्हा थोड दिवस रडत होता
चांगलं आहे.
होय होय.
आणि पोरानी लवकरच म्हणजे असं, हा बोला की
दुसरा कॉल लावा मग